हॅलो हा याले तुला.
हा आले आले आणि कोण काय नाही बसलय बघ तू.
मी पण नाही बसलोय.
आणि मला कॉल केली तीस तू.
कधी ग.
तेच की ह्याच्या टास्क साठी ग.
नाही केेलो मी अजून अ नाही न. नाही नाही वैष्णवीला खेलतो आणि भक्तीला खेलतो.
हा हा.
दोघांचं झालंय तिसर.
ह पास करायचे आहेत काय.
तिथं तर पाच दिलंय खरं ते पाच झाल्यावर परत आणि पाच जण. करा म्हणतय म. होय मग तेच नंबर जर टाकून केला तर चालते म्हणा.
म्हणजे आणि परत तुला मी करू शकतो.
होय म्हणजे एकाच व्यक्तीला. पण करू शकतोय म्हणा.
हा हा मी अंजलीला केलतो आता तुझा दुसरा. तरी तुझ्या झाल्यात की दोन आता माझा तिसरा होणार.
होय.
हम्म.
ते शिल्पाला एक करणार होत ते बाहेर आहे.
हा हा.
काय होणार नाही त्यांच्यात ईद ईद आहे वाढत.
हा हा आज काय करायचंच नाही त्यांना मग.
हो
मग हि वेदी पण हे वाटतं की.
ह होय वेदिका पण आहे तिथं बॅलन्स सप्लाय.
हा काय मग जात नाही कॉल हा नेट पाहिजे की?
होय सायलीच पण ह बघ. हा सायलीचा आहे, वैष्णवीचा आहे.
हा हा, सायली, वैष्णवी‌
हा आणि तुमच्या ग्रुपमध्ये कुणाचा आहे.
आमच्यात वय निकिता विभूते आहे बघ.
हा हा, तिला केलं तो सोड मी मेसेज.
हा हा ती कुठं काल कोल्हापूरला गेलेली ग.
हा हा तिला पण करतो आता.
हा.
आणि ते यादवकडे एकाय ब.
वैष्णव यादवकडे का पण हाय वय, हा हा हाय माझ्याकड. पल्लवी पोवार, हा हा‌.
आता एवढ्या जणांना करायचं आणि परत त्यांनाच करायचं.
असं हाय वय मला वाटलं पाच झालं.
मला पण वाटलं खर ती भक्ती म्हणाल्या की तिथ पाच झाल्या आणि परत पाच जणांना करा असं पडलय.
होय म आणि करायच असल बाई, त्या मॅडम काय म्हटलंय त्याच्यावर.
काय माहिती.
हम्म हम्म जेवलीस तू काही. होय आपल्याला काय ते बघूया. ते अंजीन पण काय तर चुकीच सबमिट दाबली वाटतं.
हा.
ते सगळं गेलं, कॉल वाया. आता परत माझा पहिला मला पहिला खेली.
होय होय काल माझं पण तसच झालंत वैष्णवी सोबत.
होय.
होय मदनच कॉल डिस्कनेक्ट झालता.
म ते गेलं.
गेलं परत लावलो.
हा मग ते आपण कॉल केल्यावर आणि पुन्हा ते विचारतय नवं आवाज बाकीचं काय ‌ हो काय तुम्ही कशा वैषयी बोलला तेन, प्रत्येक कॉल येतंय ते.
होय.
हा हा.
तर नाही नाही म्हणूनच केलोय सगळ्याला.
नाही नाही. मी मधी काय तर होत बाई शेवटच काहीतरी अ एडिओ बद्दल बोललात. काय तेवढं हा म्हणलो बाकीचं काय नाही बाई. काय बाई आता, हम्म. तुला किती पडले सी ई टी ला.
नव्वद.
छान पडलेत की. मग तुझं फायनल हाय, तू एम बी एच पण दिलती. हा हा ठरलं काय कुठं घ्यायचं ऍडमिशन.
हा त्याला किती पडले काय लागला नाही.
नाही अजून रिझल्ट लागायचंय त्याजा. तुझं ठरलं काय कुठं घ्यायचं? माझं काय ठरणा बाई अजून
माझं डी के टी ला बघूया म्हणालोय
हा हा चालतंय घे तुला काय कुठं पण मिळतय.
बगुया आणि कुठे मिळते ते खरं डि के टी ला जरा बघणार आहे जास्त.
हा हा. अंजली पण म्हणालती डी के टी लाच फक्त एम बी ए काय एम सी ए हे काय फिक्स नाही म्हटले अजून
एम बी ए हा एम बी ए ला पण फी फी किती आहे एम बी ए ला?
एम बी ए ला तिथ काय विचार एम बी एच काय विचारलं नाही आहे बाई.
हा मग तू एम सी ए करणार आहेस की? एम बी ए करणार आहेस?
आता एमबीएच रिझल्ट बघणार
कशाला जास्त पडलेत बघनार
हा. कुठे ऍडमिशन चागलं मिळतंय बघणार जर हे बी नाही ते बीनाही काहीच करणार नाही. निवांत
नाही करणार? असं का ग? कास्ट मध्ये आहेस ना?
नाही नाही कास्टमध्ये नाहीे मी.
तरी पण मिळतय की. तिसऱ्या रोम पर्यंत अस मिळेल.
नाही ऍडमिशन मिळतेय सोडं त्याचं काही नाही.
हा.
खरं जास्त डोनेशन वगैरे नाही बाई.
नाही आहे काय डोनेशन फक्त बारा हजार फी आहे. आणि जर या वर्षी वाढवली तर इथ डी के टी ला एक, दोन, तीन हजार वाढवतील. अस म्हंटल्यात आणि जर बाकीचे कॉलज ला
आणि ते मुलींना पन्नास कि माफा आहे वगैरे ते सगळं ऍड करूनच काय?
ते काहीच नाही म्हणजे कुठलंच नाही त फक्त जेवढी मुलींची फी आहे बारा हजार
हा.
तेवढीच भरायची
आस आय होय?
होय ई डब्ल्यू एस वगैरे काय लागू होत नाही.
हा हा.
ई डब्ल्यू एस- ई डब्ल्यू ए स जर काढलीस तर मग मेरिट फक्त कमी लागतय बग
होय काय? मग त्यात मी बसणार नाही.
त्यात बसल की मेरिट बघाय पाहिजे ई डब्ल्यू एस च किती ये कट ऑफ
हम्म. बघायचं. नाही काय शेवटी नाही झालं तर डि के टी हायच डि के टी च जान आप
होय होय बाई आपण तिकडचं जाणार हाय. मला तर माहिती आहे.
खरं आता आ माप कॉलेजस काडालोयखरं डीकेटीला जायला लागतय.
अगं सगळं बघाय पाहिजे फी बघाय पायजे, शिक्षण बघाय पाहिजे, आपल्याला जवळ बघाय पाहिजे ते काय लई लांब हल होतय ग मी हित टाकोड्याला
लांब पडत
नाही हे इचलकरंजी जवळ पडतय सोड मला.
किती किलोमीटर आहे.
तरी बघ तीन.
तीन किलोमीटर आहे फक्त.
होय.
मला आठ नऊ किलोमीटर पडते.
हा म्हणजे आपण बस न करू शकतोय ग असं काही नाही
हा बस न येतंय.
हा तुला हेच तुला हेच आठ किलोमीटर. मीटर आहे म्हंटल्यावर कोल्हापूर वगैरे तुला लांब पडणार कि ग. तुम्हाला सांगली जवळ पडेल की ग तारदाळ ला.
होय सांगली जवळ पडतंय जरा. आणि कोल्हापूरला कस म्हणजे दोन बसा बदलायला लागतात.
होय काय?
होय स्टँड ला येऊन परत मग तिकड कोल्हापूरची बस पकडाय.
हा तुला सांगली जवळ पडते कि नाही उगाच आमच्या पेक्षा तुला सांगली जवळ पडते.
हो जवळ पडते खरं तिथं म्हणजे कॉलेज नुसार फी आहे.
हा हा.
चालूच की पठरा हजार कायतरी आहे.
होय काय.
होय.
म्हणजे आपल्याला सॅटिस्फाय म्हणलं तर हे आहे की. म्हणजे लई काय जास्त पण नाही लई कमी नाही आपल्या बजेटमध्येध्ये आहे की नाही डिकेटी ला.
हो बगूया आता काय होते.
हम्म.
आणि तुमच्या ग्रुप मध नाही अजून मम्मी चपाात्या करताय.
ग्रुप मध्ये हर्षेल ला सेवंटी फाव आहेत. आ गा ला आम्ही दोघीच दिलत बाकीच कोण एमसी दिल नव्हतं.
आणि ती हिला कितीेत आहेत ग अंजीलि कस्तुरीला.
नाईनटी वन
हा ते पण कास्टमध्ये आहे ना.
सॉरी सर अ. हा एटी सिक्स आहे तिला.
हा.
ते रामानुजला रामानुजला नाईंटी वन आहेत हा.
हा तेला नाइटी वन आहेत.
हा ती सगळ्यांच सांगा म्हणून कन्फ्युज झालं कुणाला किती.
हो मी पण विचारलो सगळ्यांना मला कळ ना ऍडमिशन कुठे घ्यायचं मी सगळना विच चल्ल कुठ्टे नरेश कुठे न
होय अगं वाटतंय बा काय करत नाही खरं का नाही का
हो
वेदी काय करणार आहे म्हणजे कुठे येणार वेदी
ती त्यांचा मम्मी पप्पा म्हटला मग ती कास्ट मध्ये पण आहे ना आणि तिला. पण एटी नाईन आहे मग चांगलं मार्क पडलं बाहेर बघ म्हणाला कुठेतरी.
होय.
हा मग ते कराडला वगैरे बघणार आहे वाढत.
हा, हा.
कराडला जर बघितलं की मग हॉस्टेलला राहाला पाहिजे.
होय आपली तयारी पाहिजे बघ
हॉस्टेल ला नाही कर नाही ब मी का होस्टेलला
मी बी नाही बा वाटते सोप नाही बाई आपल्या मत काय जमणार नाही.
अपडाऊन करायचं.
किती बी वाटलं हलू दे वय किती बी हालू दे चालतत.
खरं कड जरा लांब पडत लई
होय पुण्याच हा नाही तरी पुण्या एवढं नाही सोड
होय
आपण इथ ना हिथनं जेवढं कराड आहे की नाही तेवढंच कराडातनं आणि पुणे आणि एवढंच अंतर पडते. बरोबर कराड मध्ये आहे पुण्याच्या आणि आपल्या इथल्या
अ कोल्हापूरला पण चांगलं आहे. कॉलेजित कयट होय मला लय लांब पडत.
होय. आ कोल्हापूरु्हाला आमच्याकडेच पडं असेल कारण आम्हालाण कोल्हापूर जाय असेल तर पहिला इथक स्टँड यायला लागते.
हो,
आणि तिथनं मग कोल्हापूरच बस पकडून मग कोल्हापूरला जायला लागते. म्हणजे तुझ पण तसच कि आमच्या सारखं
होय होय.
तिथनं पहिला बसायचं आमच्या बसमध्ये तिथं स्टँड वर उत राहायचं तिथनं मग कोल्हापूर बस पकडायची.
हो अम का
बघायच आता आणि कसं काय राहते.
हम
खरं जेवढं झाला विचारलं एक नाही त्यांं असं काय असं श्युअर नाही आहे फिक्स काय नाहीच आहे व तळ्यात
फ
होय की नाही
होय.
तळ्यात मळत तळ्यात मळत तुझं माझ तुझं माझा चाल आहे.
सगळी सगळ्यांना विचारायचंच आहे ना
हम् इदाणी फोन करायचा आहे म्हणता ना आपण बोलतोय त अग तर टास्क मुळ ग नंतर कुठलं काय
होय ते प हो आता फक्त ह
ति रा आम्या कस करतयण सांग कॉल चालू ठवतोय दामिली कट करतोय झालं.
हॅलो-
हॅलो
हा बोल की
ते राम्या कसं करतय सांग आपल्या वर्गातला? अ फक्त फोन लावून ठेवतोय साईड ला गल्दीतल्याचा नंबर गोळा केलाय. ते कार्य ॲप डाऊनलोड केलं आहे. आणि फोन लावतोय फोन लावतोय दहा मिनिटसाठी कट करतय झालं.
होय काय बोलायचं नाही.
नाही काय बोलत त मी म्ह लावासचा मी म्हणून ना अससं चालतंय म चालते की म्हटली आता काय माहिती बाई चालते का नाही ते
ते मग आपण पण अजू करायच ज जास्त असल तर
हा मग मला एक तिन आइड्या सांगितली तुमच्या घरात तो फोन आहेत म्हटली की नाही त्यांच्यावर, कार्या अॅप डाउनलोड करायच आणि फक्त प्रोफाईल टास्क कमप्लीट करायचा
हा
आणि लावायचं म्हणजे फोन असं सांगितल्या
फोन लावायचं आणि दहा मिनिटं ठेवायचं तसंच
हा मी बी तेच म्हणलो चालते की म्हटलं आता आमच्यात आहे तीन फोन आमच्या दादाचा वहिनीचा पप्पांचा,
हा हा चालते कि म तीन होतातच
काय ते पाच कर आणि पाच करा म्हणतात म्हण की नंतर
होय ते पण आहे बघाय पाहिजे काय हो ते आपल्याला पाच झाल्यावरच कळणार
आता होय मला मेसेज कर काय तुझं काय होतं सांग मग मी पण माझ सांगतो तुला
चालतय करतो की हा
हम्म आता तू करतीस मला फोन अकरा मिनट झाल्यात
नंतर करतो की
बरं मग मला एकदा काय कर साधा कॉल कर आणि मग मी कॉल उचलतो तुला हा हा चालतय ठिवू काय?
ह हा हा ठेव हळकारण